हा, मॅडम बोला हो, येत आहे.
काय करते?
काय नाही, रात कत्रीची भाजी आहे ती गरम करून घेते, मठाची डाळ आहे, ती खायची इच्छा होत नाही.
मग काल रात्रीचे आता, आता किती वाजले बघ, आता कशाला ती गरीम गरम करते, खराब होईल ना?
हम्म, खराब तर आहे, पण - आवडत नाही. कारण ती मठाची डाळ घडी घडी ते, रोज रोज तेच तेच मग, मुठा मठाची नाही तर मुंगाची, नाही त तुळची हे तीघच. तीघच खातो जास्त ते दुसरं काय नई म
म मोठं मठची डाळमध्ये अ प्रोटीन असतं. प्रथिने असतात त्याच्यामध्ये.
पण, रोज परतेक दिवस बा
खाल चांगलं असतं. खायला पाहिजे ना? रात- रात्री काय बनवलं होत?
ते ना, रात्री मोबील भाजी होती.
ओ, म्हणून का तुला रात्रीची भाजी खायची आहे?
हो, हो ते पण वास येत आहे त्याची पण नाही. नाही तर माझी जेठाणी करेल जाईल मी. मला ती भाजी द्या थोडीशी
त फ्रीज मध्ये ठेवलं असतं, त खराब नसतं झालं ना ते
हा फ्रीज मध्येच आहे. पण तरी पण वास पण मला ना, बोंबील पण नाही आवडत.
हां, बोंबीलचा आ -वास तो, तसाच असतो म्हणा.
हम्म, त्याच्यामुळे नाही आवडत. पण मला हे मुंगाची डाळ खायचीच नव्हती, म त्याच्यामुळे म्हटलं नाही तर नाही, असं
म्हणून बारीक ये तू
हो तसच समजून घ्या,. आवडलं नाही, का जेवण नाही करत.
हा, मग तू जेवणामध्ये नाटकं करते ना, म्हणून तू बारी ठीक है, तुझी तब्येत वाढत नाही. किती वजन आहे बरं तुझं?
माझं, अगोदर छत्तीस होतं. आता अडोतीस झालं होतं, आणि आता जस्ट ला चाळीस झालेलय.
अ हो, चाळीस झालं चांगली गोष्ट चाळीस आहे. म्हणजे वाढलं तुझं - प्रगती झाली तुझ्या वजनामध्ये.
रोज मोजून होते ना मग, वाढतय कि नाही वाढतय? आणि अंडी पण खात नाही तरर अंडी केळी असं पण नाही आवडत मला.
मग काय आवडतं तुला?
मला? चिकन आवडत मट- फक्त चिकनच. ते पण बॉईलर असत ना ते चिकन. तेज हेै. आणि कोंबड्याच पण ते सगळे, खाटक निघतात त्याच्यामुळे. खायच आवडत
तू पण माझ्या लहान समीर सारखीच आहे. माझ्या भावा सारखीच आहे. त्याला पण ना, असं मटन चिकन ते गावराणे आवडत नाही त्याला ब्रॉयलरच- आवडत. कारण ते मऊ असत ना ते? हाड नसत त्याच्यामध्ये.
पण पीस भेटले ना मॅडम खुश. पण- ते हाडकं जास्ती भेटतात. पण काय कामाचे ते? चोगू चोगून ठेवायचं.
अगं, गावराणी चांगले असतात.
हा तेच ना. इकडे तेच खातात ना माझे सासू सासरे आहेत ना. घरचे कोंबडे आहेत. तर मग बनवून घेतो. पण तरी पण आवडत तिथं अ डकतो माझा जीव. थोडस घेऊन या ना असं. मग मीच कमवतेय मग बरोबर
हा भेटू भेटून जात मग
हा मी तुम्ही नाही आणणार तर कोण येणार असं
हम्म बरोबर आहे ते आवडणारी गोष्ट खाल्लीच पाहिजे मन मारायला नाही पाहिजे की आवडली आणि आपण तरी आपण घेऊन खाऊ शकतो तरी पण खाल्ली नाही तर ते आपल्यालाच कुठेतरी हे असणार की नाही बाबा आपण हे खायचं होतं ते राहून गेलं असं नको व्हायला.
हा ना नाही मी खाते पण,
ते
आज कसं आहे. वातावरण चांगलं नव्हतं पूर्ण म्हणजे माझं शरीर ना जस खूप मारलेल असं दुखत होत.
का बरं,
इच्छा च नाही खायची पाय पण इतके दुखत होते. आता तर इच्छाच नाही मला, ते डाटा भरू अशी इच्छा नाही झोपून जावं अस वाटत होत.
थोडा वेळ आराम करून घ्यायचा.
ह उद्या पुण पूर्ण करून द्या मग आता पूर्ण म्हणजे घरातलं आवरल.
हम्म हम् हम्
हो, साडेआठ नऊच बसलेली आहेत. आता बारा झाले साडेबारा झाले वाटत
हो का,
हम्म ते पन्नास कार ते शोधून शोधून बाकीची डिटेल माहिती भरावे लागत. ते रजिस्टर मध्ये पण बघायचं इकडे पण असं
हा मग तुमचा खूप जुना डेटा आहे ना. जुनी माहिती येते ती सगळी रजिस्टर मध्ये शोधून भरावी लागतच.
त खरा
दोन हजार बावीस तेवीस मध्ये हे होत पण नाही मॅडम इतक सगळं शोधून शोधून ते बरं झालेलं लसीकरण मध्ये मी जशी जून झाले ना तशी म्हणणे अंगणवाडीत जे काम होतात ते करायचे. असं राकेश सराने सांगितलं होत त्याच्यामुळे ते माझ्या रजिस्टरला जुने रजिस्टर आहेत त्याच्यात लिहिलेले तर बरं आहे. तर नाही इतकी हाल झालं असते आता काय लिहिलं असतं. आणि हा डाटा मॅडमनी भरला होता ते नाही म्हण तात.
बाप रे
हो नाही, म्हणून देतात अगोदर त्यांची नावाची आयडी दिसायची आमच्या हे याला
हो का हा मग ते भरत हा ते भरत असतील मग बापरे आणि एवढा बारीक बारीक डेटा आहे ना तो. खूपच छोटा छोटा डेटा आहे मग ते सगळं मिळ ण शोधण ठेवणं आणि ते सांभाळून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
आणि तुम्हाला खरंच पटणार मी ना तुम्हाला झेरॉक्स पण दाखवेल ते जे मातांच्याचे ते आहे ना आम्ही ते पुस तकांचे जे काढून मागितले होते ते पण माझ्याकडे मोठा गठ्ठा आहे. आणि तस मॅडमांना सांगतो. लगेच आमच्यावरच मग तुम्हीच भरलं नाही अस आता दोन हजार बावीस तेवीसचा विचार करा ना मॅडम तेव्हा तर हा प्रोजेक्ट सुरू झाला होता.
गेलं मग तेव्हा त्या वेळेस तुम्ही काय काय डेटा घेतला होता. तुम्ही ऍप आता अपडेट करणार आणि जुनी जुन्या गोष्ट आता भरायला लावणार. मग कसं शक्य बरं आता मग तस तर मग तुम्ही आधी पासू न सांगायचं होतं आम्हाला मग आम्ही तो डेटा ठेवला असता.
याचे ना मी यायचो ना मग मी सांगितलं दोन हजार बावीस आपलं आताची तू एक पण नाही आता ना एक पण नाही तुम्हाला मिळणार. आता म्हणजे चोवीस च्या नंतरचे जे सगळे आहेत ना
हा, हा, हा, हा
काम ही नाही मिळणार तुम्हाला मी नवऱ्यापासन बायकोच परिवारच सगळं भरलेलं आहे. तर तरी म्हणतात हा.
तरी पण तुमचेच बाकी असं आहे का?
माझे हून भारती तुजे बाकी हे बाकी हे मग बघते तर माझ्या म्हणजे त्या आय. डी माझी दाखवत मग म्हटलं काय शिकलेली ये असं आणि तेव्हा माझी तब्येत पण खराब होती.
हुं, हुं, हुं.
यायच्या आणि माझ्या हातात इंजेक्शन मी सकाळी डोस देण्यासाठी जाय ची दहा वाजेला मग अकरा बारा वाजेला यायची
हा.
बारा नंतरचा तो वेळ राहायचा तो मॅडमांसोबत मग पाच ला जायची अस चार पाच वाजेलाच ते इथ इथच राहायचे म ते गेले की मी त्यां च्या मागे दानाला द्यायचे असं करायची मी
बापरे हा ते सांगाय चे न मला आम्हाला सुरुवातीला सांगत होते आम्ही फील्डवर जाऊन फील्डवर तिथेच बसून डेटा आम्ही असं भरतो तसं भरतो असं केलं तसं केलं असं सांगायचे ना ते मला.
हो आणि तेव्हा ना टॅबवर करायचे काम आण बाकीचे मी टॅबवर परत मी पण त्यांना मदत केली होती साम्याच्या
हा.
ते डायरेक्ट नाही म्हणून देतात भानुप्रिया मॅडमांना पण मी मदत करून कारण सि मला नाही यायचं. तिला त आता पण का घेत हम, तिचं तर जास्तीच आहे आणखी. आणि‌ सिमाचं पण मीच करून घ्यायची मॅडमांना पण मदत मी मग आता वाटत तर मी कशाला इतके हाल करायची माझी असं वाटतं आता. लाडकेला नाही त्यात हा आण आताच सोनाली मॅडम पण मला रागवता कारण रा त्री सरानी मला पाहिलेलं आहे मी काम कसं करते ते नाही रागवत पण हे सोनाली मॅडम काम पण करून घेता माझ्याकडनं आण आणखी मलाच रागवतात. माझं काम हे ना. हो हम् गोड गोड बोलतात तस मला काय नाही ते मॅडम आहे तर ठीक हे आता तुम्ही आहेत पण तुम्ही पण आ तुम्ही काम सोपणार तर मी करणारच नाही असं नाही म्हणणार पण केलंय ते केलेलं म्हणा ना तुम्ही इन्सर्ट कशाला करता आणि त्या दिवशी हो गुरुवारच्या दिवशी पण बोलून घेतलं आणि डा एक म्हणे हे नाही करत म्हणे ते नाही करत म्हणे असं तस म्हणून राकेश सरांना. म्हणे आमची ती धनवती चांगली म्हटलं चांगलंय धनीवताई काम करताय म्हणे ती वेळी सारखी म्हणे ती करते म्हटलं ती जॉब करते ती वेळी कशाला राहणार.
हो मग जर काम करत असेल त वेडी कशाला असेल ती.
कशाला तिला समजत नसेल ठीक आहे. पण ती वेडी कशाला म्हटलं. म्हणजे ती चांगली म्हणून करते ये म्हटलं कमी ती चांगली म्हटलं आणि ती कोणाला असं काय बोलत नाही. मनातलं पण असं ठेवत नाही ती फ्री मध्ये असं फ्री राहते ती म्हटलं. आणि कस काय वेडी म्हटलं असं म्हणजे. गोष्टी काय लपवून ठेवायच्या का फ्री म्हणजे असं चांगलं वातावरणात राहिलं तर सगळं चांगलं असतं म्हटलं असं म्हणून बोल त्यावेळेस
हो मग फक्त फक्त काय धनंवति एवढीच काम नाही करत काम तर सगळेच करताय कोणी वेड नाही इथे.
आता ते तित्री वालीती शशिकला तिचं पण चालत होत तेव्हा पण मी तिला‌ फोन लावून समजवला हा
हां.
नाही नाही मॅडमनी काय केलं आपल्याला माहत नाही.
ह.
तेव्हा पण ते खूप डोकं खाल्लं शहाणाला मी त्यांच्यासोबत दोन, तीनदा गेली होती‌ करण्या रेसिपीडीम साठी आणखी लगेच ओटी भरण्यासाठी. तस गेली होती ना मी.
हा हा हा.
तेव्हा म्हणे तिला सांगायचं ती कामची म्हटलं. तुम्ही मॅडम आहे तुम्ही सांगा ना.
आपण कस काय सांगणार आहे.
हो स मग मी ते मॅडम तुम्ही मी येत आहेत सि, आर, पी, काम आहे मॅडम येत आहे मी कस काय कुठे जाणार असं.
हो बरोबर आहे आणि ते गाव ती सि, आर, पी च्या अंडर काम करते ते ते गावती हँडल करते. तर तिनेच सांगितलं पाहिजे ना की बाबा तुला काम नाही जम ते तू सोडून दे
असस.
तिसरी व्यक्ती कोण कोण जाईल तिला सांगायला.
तिकडे शशिकला मला सांगायची माझ्या इत्रां कोण काम करेल बघतच म्हणे मी असं ती मला धमकी द्यायची इकडे सोनाली मॅडम म्हटलं तुम्ही काय तुमच काय मला टेंडर दिलेला आहे का म्हटलं सगळीकडे मला टोचुन बोलता अस
बरोबर आहे ना मग जेव्हा
असल तर का नाही तर तिकडे जा म्हटलं हा ना सगळे म्हटलं बोलून घेतात चांगलं मग आता ती पण करायला लागली ना इकडे सोनाली मॅडम पण बरोबर तिला फोन लावून चांगलंच म्हणते.
आता आता कसं चांगले म्हणते पहिले ती नाही म्हणायची ना मग तिने सोडून तिला जमत ती म्हणून सोडून दिल मग जे आपल्याकडे मग माझ्याकडे आली ती आपण काहीच डायरेक्ट धमकी देऊन तिला रागवूनच असं नाही काही गोष्टी प्रत्येक समजून पण घ्यायच असतं समोरच्या व्यक्तीचा आणि त्याला तिला सांगावं काम कसं करायचं ते पण सांगावं लागत. ना तेव्हा ती व्यक्ती करेल जर तिला कामाबद्दल काही माहितीच नसेल कसं करायचं आणि आपण तिच्यावर बर्डन टाकू की बाबा नाही तू मला हे आ. तसच दे ती व्यक्ती कुठून देईल.
असं मग हळू आमग बरीचध्या का किंवा असा काढ दे पण ते बर.
दे दे बरं ते हे काम असं अस करून दे मला हा ते हे काम असं करायचं आहे तर ते करून दे मला या संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत किंवा दोन तानंतर दे मला ते तेवढं करून अस सांगितलं त ला आपण समोरच्याला रिस्पेक्ट